हॅलो! येतयं का आवाज येते का?
हा येतोयं येतो आवाज येतोयं. हा नमस्कार नमस्कार आवाज येतोय.
नमस्कार काय म्हणता?
काय गं तब्येत कशी काय तुमची?
हो व्यवस्थित आहे तुमची?
पाऊस पा पाऊस पाणी वगैरे?
पाऊस आहे ना पाऊस तिकडे आहे का पाऊस ईकडे जोरात आहे पाऊस.
हो आता जेवण करायच वेळ आता जेवण करायचंय आहे.
हा हा हा हा हा चाले - चाले बाकी.
अ बस ठीक आहे ठीक आहे जी हो चांगलच फारच झाल ना. पोरांच शिक्षण वगैरे आहेत आहे ना?
चालू हे ना.
पाऊस ह्यावेेळेस फारच झाला ना काही ठिकाणी पाऊस झाला काही ठिकाणी - काही ठिकाणी पाऊस झाला काही ठिकाणी पाऊसच नाही.
प्रचंड झालं पाऊस काही ठिकाणी म्हणजे आता एव्हरेज बरेच ब सगळीकडेच बऱ्यापैकी - पाऊस झाला, जवळपास.
ह सगळीकडे, पाऊस झालेला.
ह ह ह.
काय म्हणतो आजून? हे कस काय गेली? काय चालू ये, निवांत, ये पोरांचा अभ्यास वगैरे घेणं, ये करणं काय
हम, ते गेलच पाहिजे, शाळेमध्ये काय शिकवत नही शाळा पक्ष य ना, निमित्ताला आहे.
शाळेंच काय, शाळा फक्त फी-फी कलेक्ट करायला, बाकी काही नाही.
हम आणि सगळं आपल्यावरती आहे, वडिलांच पॅरेंट्सनी, घ्यायला पाहिजे. खरच अभ्यास घेतला, तरच ठीक आहे, नाही तर काहीच उपयोगाच नाही, नाही तर मग चावायला पाहिजे. आणि क्लासमध्ये, क्लासमध्ये पण काय शिकवताय की नाही, माहीत नही. काय त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन जातय. कंदमुळ तर मग त्याच्याकडे लक्ष दिल जात, हा इतका ठिक आहे ना?
न नाही काय, आत-आजकालच्या का, शाळांमध्ये म्हणजे सेल्फ स्टडी सारखंच झालंय, फक्त पैसे, हायर एज्युकेशनची तर अवघड अवस्था य. आणि ॲव्हरेज लाख आणि दोन लाख रुपये, त फी आहेत, फक्त लोक-पोरांच्या.
हो आता फार फिया झालेल्यात, आता पोरांना शिक्ष त्याणामध्ये एवढा खर्च करणं आणि ते पोरांना झेपणं, हे पण मुश्किल झालेल हे सगळं.
उम. हम्म. झेपण्यापेक्षा काय, इकॉनॉमिकल जो एक्सपेन्सेस वाढलाय ना, त्याचा कुठेच ताळमेळ तंत्र, ताळतंत्र लागत नाही, कारण काय आता आ पल्या इथे इंडियामध्ये, एक एम बी बी एस करायचं म्हणलं, तरी जवळपास दोन-दोन सव्वा दोन को टी रुपये लागतात. अन तेच बाहेर करायचं म्हणलं, तर पस्तीस चाळीस लाख रुपये मध्ये होत. मग काय, म्हणजे काय करणार, काय? लोकं मग सगळे बाहेरच प्रिफर करतात, सगळे बाहेरच पडतात. पण आता पहा, स -सिच्युएशन अशी ये, बाहेरून आल्यानंतर पण इथे एवढा स्कोप भेटायला पाहिजे, त्या लोकांना, म्हणजे परत चाळीस लाख रुपये घातले, तरी ते वायाच. ते असा विषय ये तो.
हम्म, आणि ते शेवटी करायला पाहिजे, कारण मुलांनी जर नाही केलं, तर एवढे पैशे घालून, ते पण
हो ते तर आहेच की, पोरांनी जर अभ्यासच नाही केला, तर मग काही फायदा नाही ना.
हम्म, कारण मुलं जर स्कॉलर इथेही चालतील, अन तिथेही चालतील, मुलावरतीच सर्व य काय
नाही नाही, अभ्यास करो न करो, पण ॲटलिस्ट बारावी पर्यंत तर शिक्षण कराव, अन करायल तील ग, लावण हे पालकांचं कर्तव्य ये, त्याच्यामुळे त्यांना ते करायलाच लागत. पोरांनी अभ्यास करू अगर न करू बारावी पर्यंत बा ठीक, हाय फी आहे तेवढी भरायलाच लागते.
हो आणि आता फिया पण फार झाल्यात ना?
हम, प्रचंड प्रचन, उंह ॲवरेज. कुठलंही ॲव्हरेज, ब इंग्लिश मिीडियमची फी ॲव्हरेज घेतली, तर पस्तीस चाळीस हजार रुपये. वर्षाची फीस, बाकीच वेगळं!
बां बाकी बाकीची ऍक्टिव्हिटीज अजूंन भरंपूर आहेतं
ते व्हरेज वीस पंचवीस हजांर रुपये वर्षाचे जातांत.
दरं पंधरा दिवसांमध्ये एखादां कायं तरं त्यांचा इव्हेंट घेऊंन जायचं आणि विद्यार्थ्यांना इव्हेंट्स कांहीं येतं नाहीं पणं त्यांनां पालकांनीच करायचं मुलांच्या नावां खाली ते पणं हो कायं
मॅक्सिमम सगळ्यां शाळां म्हणजे कायं कि फक्तं एक बिझनेस झालायं तो
बिजनेस झांला बिजनेस बरो अगोदर कसं होतं. अंश प्रकार आपले वडले लोके होते. ते इतके एक्सपर्ट होते गणिता असं तोंडी म्हणांयचे. तोंडी सांगायची बेरी असं तोंडी सांगांयची आतांच्या मुलांना फेड बॉई नाहीं येतं त्यांनां
अं कॅल्क्युलेटर घेतल्यांशिवांय पुरांणांयाना बेसिक येतं नाहीं अशां अवस्थां आहे. आणि भाषांची तरं बे बेकांर अवस्थां झाली आहे. म्हणजे मराठी मराठी पोरांना मराठी मं येतं नाहीं आहे यांअवथीतूंन सुरुवांत आहे.
हां
म्हणजे सहावी सातवी लां गेलेला पोरांना मराठी येतं नाहीं. अशी अवस्थां आहे
पोरोना मराठी येतं नाहीं आणि मराठी मिडियच्यां पोरांना इंग्लिश येतं नाहीं हां एक दुरा आहे
अवघंड कामे आणि बरं यांना सगळ्यांना एकदंम म्हणजे. सिनियर के जी ज्युनियर के जी पासूंन एबीसीडी आहे. जुंन्या काळांत चौथी पाचवी नंतर इंग्लिश चालूं व्हायचं
हो नां ते ते पणं खांय टामिन
म्हणे चार वर्ष आंधी पांच वर्ष आंधी आंधी हे लोकांचं शिकांयला सुरुवांत करूंन पणं यां लोकांना कांहीं गोष्टीं जमतं नाहीं असी अवसतां आहे. ते
नाहीं पणं शिक्षणं पद्धती हे सगळ्यां विरोधा भाषां नां सगळ्यां शिक्षणं पद्धतीचा कारणं इंग्लिशच्यां मराठी नाहीं येतांत आजोबातंच येतं नाहीं विषयं पाहिजे होतांत तुं ठेवतं नाहीं. आणि मराठी मीडयमच्यां पोरांना इंग्लिश येतं नाहीं.
तुम्हीं कायं आणि शाळां पहिल्यांसारख्यां तेवढं लंक्ष देतं नाहींत नां पणं इंडिव्हज्युंअल पोरांकडे जसं पूर्वी लंक्ष दिलं जायचं इंडिव्हुजुंअल पोरांकडे तेचं अजिबांत लंक्ष नाहीं आहे कॉमन एकदाचं चॅप्टर शिकवला की नंतरच आलं त्यांच्यावरची कायं परंत म्हणजे रिव्हजन वगैरें घांस कायं कन्सेप्टच डायरेक्ट टेस्ट पहिलेच कसं तो एखांद्यानी समजां नाहीं कायं होमवर्क वगैरें केलां तरं शाळेत मारलं जायचं आंता तरं मारलं तरी पालक शाळेत जातांत आमच्या मुलांला कां मारलं म्हणूंन
कां मारलं म्हंण हो ते पणं एक आंत्ता एक मोठां इश्यूं चालूंच आहे मुलां मुलांना तूम्हीं मारायचं नाहीं आम्हीं आमचं मी बघूंन घेऊं
त्यांच्या मुळें शिक्षकं लोकांच कसं झालंय की ठीक आहे चलां आपल्यांला कायं आपलां पगांर चालूं आहे नां आपणं शिकवायचं कामं करांयचा विषय संपला शिकलां तरं तो त्यांचा फायंदा नाहीं शिकलां तरं सोडूंन दिलां असां विषय
बरोबर शिक्षक लोकांना काय ओ त्यांच्यासाठी ते काय आहे पगार आहे चालूत विद्यार्थी ते शिकु अगर न शिकु स्कॉलर न हो त्यांचा. जर लागू न लागू तर त्याला त्यांचा पगार मिळनार.
अ तीत आहेत. त्याच्यामुळे असं आ म्हणजे बाबा पहिले जातीने लक्ष देऊन शिक्षक शिकवायचे ती कन्सेप्टच राहिली नाही आत.
हम हम तसं नाही राहिल आता. आणि शहरामध्ये कसं इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत तर मराठी मिडियम शाळा आहे. बंद पडायला लागल्या आणि खेडेगावमध्ये असे जे. छोटेछोटे खेडे ते इंग्लिश मिडियम चचेता नाही मराठी थ तिकडे ते शाळेला वर्ग शिक्षक नाही मिळत. तिकडे शाळेला अनुदान मिळत नाहीण ना शाळा बंद पडत होत्या. शिक्षणाचा अभाव सगळीकडे अस सगळीकडे तोच प्रकार चालु आहे.
हम आता खेडेगाव एकदम रिमोट एरियामध्येध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम चे स्कूल झालेत. पहिले चार गाव मिळून एक मराठी शाळा असायची आता एका गावात शाळा झाली इंग्लिश मिडियमची मराठी शाळेला मुलंच राहिले नाई आता सगळ्या पालकांना वाट की आपल्या पोरांनी चांगल शिकावं म्हणून इ्लिश मिडियम ला घातलं ऍक्चुअल कन्सेप्ट. काय मुलागा जर शिकणार असेल तो मराठी मिडीयम ला पण शिकतो आणि इंग्लिश मिडियम ला पण
हो हो मराठी मीडियम पण आहेत मराठी मिडीयम पण आहेत.
आधी गोष्ट बघा आ आताची आत्ताच्या पिरियड मध्ये जेवढे क्लास वन ऑफिसर आहेत किंवा मग जेवढे पण उच्च उच्च पदस्थ आहेत ना हे सगळे मराठी मीडियम मधले इंग्लिश मिडियम मधली पोर चढत नाही तुम्हाला
हम्म हम्म ते पण आहे. नाही पण परिस्थितीच गंभीर आहे शाळेच्या बाबतीत. मुलांनी कस काय करायचंय सगळं त्यांच्यावरती डिपेंड आहे.
हो खरी गोष्ट आहे.
शाळेच्या बाबतीत आहे ना गंभीरच विषय सगळ असा.
हम हम
आणि मुलं पण काय झाले माहिती काय मुलांना पण आता एवढ्या ऍक्टिव्हिटीज दिल्यात ना. त्याच्यातून त्यांना वेळ मिळत नाही त्याच्या ट्युशन नसतय त्याच्यानंतर त्यांच्याकडे ते शाळे कॉलेज आता ते बऱ्यापैकी त्या कॉलेज बंद होतात आता काय ते क्लासेस मधूनच सगळे चालु आहे वाटत.
बऱ्यापैकी तसच चालू आहे.
म्हणजे आता कॉलेजला जायचं नाही क्लासमध्येच जायचं. तथूनच सगळं ते त्यांचे हाजरीपट वगैरे तयार होणार.
हो बऱ्यापैकी सिच्युएशन तशीच आहे.
हो ना.
त्याचा इम्पॅक्ट पण एज्युकेशनच्या दर्जावरती पडतो ना त्याच्यामुळे अवघड काम आहे.
ह
म्हणजे पुढे जाऊन हे आणि सगळ्यात मेन म्हणजे हे जे आहे ना रिझर्वेशन आहे ना हा सगळ्यात मोठा एक अ लुपवत एज्युकेशन मधला तो पुढे जाऊन प्रचंड प्रॉब्लेम करणार. क्रिएट होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. म्हणजे खतरनाक सिच्युएशन- म्हणजे नागवत पंचानऊ टक्के वाला साईड ला बसतो आणि ऐंशी पंच्याशी- साठ पासष्ट टक्केवाला जर का पुढे जाऊन, ऑफिसर बनला तर मग- ते त्या लेवल- नॉलेज पण पाहिजे ना.
तो नाही मिळत ना त्याच्यामुळे गडबड होऊन जाते.
हम्म
ते स्कॉलर मुळातच मुलगा त्याच्यामूळ
खरी गोष्ट आहे.
आणि आणि ते हे सगळ्यांनाच समान जर झालं तर मग नाही टेन्शन.
बरोबर
पण जसं ते ह्याच्यावर जात-
हम्म
किंवा ते असतात ते ओ बी सी पर्सेंटेज वाईज तो पुढे जातो मुलगा मागचा आणि फक्त-
ठरवा मग आता तुम्ही एक विचार करा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही- मेडिकल फील्डमध्ये जर तुम्ही रिझर्वशन वरती जर शीट दिल्या, तर समजा पंचेचाळीस पन्नास टक्के टक्केवाला डॉक्टर बनणार, आयंशी नऊव्वद टक्केवाल्याला शीट भेटणार नाही मग आपण किंवा मग बाकीच्या लोक काय एक्सपेक्ट करतील त्या गोष्टीकडून.
तो पैशाअभावी बाहेरच पडणार आहे त्याला काही पर्यायचं नाही राहणार ना.
अशीच हे सगळ्यात व व सिच्युएशन आहे ना. त्याच्यामुळे असंच चाललाय एज्युकेशन.
एज्युकेशनचा दर्जा खरचं ढासळत चाललाय.
चला मला वाटत आता टाईम झालं, आपलं बोलू नंतर निवांत एकाद दिवस.
हो चालेल चालेल ठीक आहे, ठीक आहे ओके ओके बाय.